हॅलो म्हणजे तुम्ही कुठे राहता
अ नाशिक जेल रोड
नाशिकमध्येध्ये आहे का आता सध्या तुम्ही म्हणजे मी इकड कोल्हापूर
कोल्हापूरच्या
कोल्हापूर इचल करंजी
अच्छा
जिल्हा कोल्हापूर म्हणजे तुम्हाला तुम्ही कधीपासून आहे याच्यामध्ये
मला आत्ता आहे ना आठ दिवस झाले हॅलो आवाज येतोय
आठ दिवस झाले का हां हां हां येतो येते म मला मला पण आठच दिवस झाले मी पण एक आठ पंधरा दिवस झाले असतील मला
नाही मला आता नंतर समजलं त्याची माहिती मग मी ते लेट मईंडला
हो मला पण आधी माहित होत काहीतरी आहे म्हणून तर नेमकं काय ते माहित नव्हतं ना
हा मला पण म्हणजे ते खर आलं होत पण मी इतकं काही लक्ष दिलं नाही म्हणंत आपण घरीच मग घर राहत नाही काही काम मग
होय नाही मी घरीच असते तुम्ही काय करता
मी आता डिग्री ला आहे लास्ट इयर ला
हो माझं तस कमप्लीट झालं आहे मी माझ लग्न पण झालेलं आहे.
हा.
तेच ऑनलाईन मी पण जॉब शोधत होते मला कठ मिळाला नाही. मीहता मैत्रिणींना सांगितलेली
हम् हम्. मी पण बघत होती जॉब वगैरे पण मग लगेच काही भेटत नाही मग म्हंटलं घर बसून पण काही होत नाही.
हो आणि ऑनलाईन पण लगेच मिळत नाही हो.
नाही ते त्यात पण कायतरी वेगं हम्.
प पैसे माझे पण असे वेस्ट भरपूर केलेत पैसे
मी पण का ठिकाणी भरल ते ऑनलाईन म पैसे पैसे भरा म्हणंतर. तुम्ही तुम्हाला क्लायंट येतील त्यांना फोन करायचे त्यांना माहिती
होय होय. तसच मला पण ते भरपूर झालं. आमला एका ठिकाणी तर तीस हजार रुपये म्हहिटले तुम्ही तीस हजार रुपये झाला. पहिला पंधराशे भरायला लावले मी भरले आणि नंतर म्हटले की तुम्हाला अजून जर पैसे कमवायचे असले तर तीस हजार घरा मी त्यासाठी पण तयार झालेली आहे माझ पानात तर ठेवून नाही. त्यांनी ते मला सांगितलेत की म्हणजे मी घरात न माहित होता करणार. ना मग त्यांनीवाला म्हण. कि तुम्ही मग तुमच्या कानातले वगैरे सोन्याचा वेटर ठेवा म्हणजे तुम्हाला हे होईल समजेल.
पण मग ते फेक वेक इथ ते पण नाही समजत ना.
होय ना. नाही म मी परत केलच नाही ते हो काय अर्थच नाहीे.
एवढं रिस्क क घ्यायची उगीच आपलं आपलंच लॉस होऊन जातो त्या गोष्टींमध्ये
हो आणि परत घरातली पण ओरडणार.
हम्म
त्याच्यामुळ मी परत हेच केलं. हो म मी परत हेच केलं ना. बाहेरच गेल एक मिनिट त्या मी एक कमी माझ कट झालं तर कॉल परत आणि करते काय
हॅलो.
हा बोला ना हॅलो. येतय का आवाज हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
येतोय का आवाज,
हा जरा तरा येतोय.
ह
हा हॅलो रेंज मध्ये नाहीये का नाही मी करायचं आहे. माग मागा येत ना त्याचा आवाज येतो शुर्कीत
हा हा हा.
हा तुम्ही पण कुठं बाहेर आहे काय नाही ना.
नाही नाही घरीच आहे.
हा तेच म्हटलं मग आता तुम्ही फ्री असताय का, हो माझाच नंबर आहे हाण सेव्ह करून ठेवा म्हणजे त, पण आपण कध कॉलिंग आले क आपल्याला फोन करून आपण बोलूया एकमेकांना,
हो चालेल मी दु फारी फ्री असेल तुम्हाला फोन करेल मग,
बर काही मिनटं झाली की मग आपण उतप करायचं. आता दहा मिनिट नाही पाच मिनिट झालेत आता, अजून पाच मिनिटं बोलाय पाहिजे तुम्ही मग घरी काय रेसिपी वगैरे करता.
रेसिपी हा पुलाव वगैरे किंवा मास ते इडली वगैरे,
हा हा पुलाव कसा करता.
पु पुलाव आपला तो बासमती तांदूळ असतो ना,
हा हा.
हा तो तांदूळ भिजत ठेवते तीस एक मिनिट. आणि मग आपलं हे कांदा टमॅटो गाजर वटाणा, ढोपी मिरची वगैरे सगळं चिरून घेते.
हा हा
आणि मग ते सगळं परत आपला कच्चा मसाला असतो ना.
हा हा
हा मग ते फोडणी वगैरे देऊन तो कच्चा मसाला टाकून आणि ह्या सगळ्या भाज्या वगैरे ना हे ून घेते फ्राय करून घेते
हा
मग त्याच्यात आपला सुहा सुहाणा बिर्याणीचा मसाला, आणि अजून थोडंफार किचन किंग वगैरे टाकते.
हो
आणि मग ते झालं की आपला पुलाव त्याच्यामध्ये थोडासा, उकडून घ हा सग पेस्ट वगर टाकते. तर त्याची पेस्ट ची पुडी भेटते ना.
हा हा हा
ती पेस्टची पुडी वगैरे टाकते मग ते झालं की ते व, आपला तांदूळ इकडे थोडं पाच एक मिनट उकडून घेते असं थोडासा नॉर्मल कच् अर्धा कचा, अर्धा शिजलेला आणि मग याच्या तिकड गरम पाणी टाक, खून उकी आली कि मग त्याच्यात मध्ये तो तांदूळ टाकून देते भात शिजलेला,
ह
आणि मग वाटलं कलर वगैरे तर कलर टाकायचा ‌ नाही तर हा कोणत पण टाकू शकतो किंवाट पण ण ठे शकतो काही मग थोडासा व्हाईट काढून घ्यायचा तोडायच्यात कलर टाकायचा जर तीन चार कलर मध्ये करायचा असेल तर
हा हा असं थर थर असं असं म्हणजे, वेगवेगळे थर असे करायचे काय असं एकदम सगळं घाकलं जाते
नाही एक खटी सगळे टाकल्या मग ते नीट नाही होत मग थोडं वेगवेगळं केलं ना मग आपल्याला पाहिजे तर आपण परत व्यवस्थित ठेव एकत्र करू शकतो
हा
हा शक्य तुम्ही ऑरेंज कलरच टाकत जास्त कलर नाही टाकत एकच कलर टाकते हा मग अर्धा व्हाईट आणि अर्धा ऑरेंज मग काय वाटत नाही
वाट
आणि वाटलं तर मग पनीर वगैरे टाकते जर पनीर असेल घरात तर नाही तर मग नाही. आणि दही टाकते दही राहिलं दही पण टाकते आपलं हे. टाकते ना ग्रे हो दयानी छ य. तो भात छान लागतो.
मग ते आपण मसाला भजताना टाकायचा कि.
हा तो आपण हे ग्रेव् टाकतो ना कांदा टमॅटो वगैरे सगळं फ्राय करायला.
हा हा.
हा त्याच्यात दही टाकायची आणि मग आपल्या मिरची मसाला जे असेल ते टाकायचा.
आणि मग पाणी टाकायचं गरम पाणी त्या दयानी ना भात छान लागतो.
होय का आपण कुकर मध्येच लावायचं ना आपल्या अंदाचे.
हो कुकरमध्येध्ये कुकरमध्येध्येही चालतो काही जणी पातीलात लावता. पण मी शक्यतो कुकरमध्येध्येच करते.
खरच तांदूळ ख्यायचं काय असं कोणत पण तांदळाचं ख.
नाही म्हणजेच आपल्याला. पुलाव करायचा असेल ना तर तो बासमती जो असतो ना तो लांबाला.
हा हा हा हा हा हा.
तरच छान होतं बाकी हे थोड असं काही वेळेस चिगट होत किंवा मा असं जास्त मोके होतं ना.
हा हा.
तस त्याच पुलावचा त्याच्यासाठी तो छान वाटतो लागतो पण छान खायला. फक्त तो थोडा साधी थोडा वेळ भिजत ठेवायचा.
भिजत म्हणजे असं पाण्यातच ठेवायच काय अस भिजून साईडला ठेवायचा मी मी. घरीच असते जरा मला म्हणजे आजारी ये नाही मी म्हणून घरीच आहे. मी नाही काय करलती तु. माझं एम ए झालंय मला जरा पॅरेलस झालाय ग.
हां का.
हो त्याच्यामु घरीच असत म. मजा जायच बकी.
सगतीस ह ह तुम्ही नाशिकला वगैरे येता की नाही मग.
माझ एम ए झाले नाशिक लावकरे अजून. बघू यायचं आहे तिकडं. नाशिकला यायची आहे म्हणजे कसं मुलगीची शांती घालायची आहे ना.
हाा.
त्यावेेळे बोला तुमच्या घरात जायचं आहे नाशिकला हा. तुम्ही तथच राहता काात्रमप किशोती इथं.
नाही तिकडं राहत नाही पण माझं कॉलेज तिकडंच आहे त्र्यंबकेश्वर रोड ला.
हो का.
नऊ.
मगी करेल तुम्हाला कॉल करेल तिकडे आल्यानंतर.
हो करा ना मी तिकडेच असते आता कॉलेज आहे माझं. तसं अजून एक वर्ष तरमुळे. कोल्हापूरला तर एवढं काय होत नाही ना आता तुळजापूर तिकडे. वगैरे येतो कोल्हापूरला अजून एवढा तर काही येणं झालं नाही यायचंय कोल्हापूरच्या देवीला.
कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर छान आहे ना बघायला आज. दिवा वगैरे पन्हाळा म्हणून म्हणत. या ना आ सिकर.
माझ साधणपियता हो येईल ना पण माझं काही नाही झालं. काही कार्यक्रम वगैरे असेल ना तर मग ते येतं तिकड दर्शनाला.
हा.
चालेल चालेल करते ना तस फन हो हो.
हा चालेल चालेल चालेल चालेल